हॅलो.
हम्म बोला.
बोला.
काय म्हणता काय चाललंय?
काही नाही आमचा जरा अभ्यास चाललाय.
कशावरचा अभ्यास करता तुम्ही?
आम्ही, आम्ही बँकेचा.
अच्छा बँकेचा अभ्यास करता.
हम्म.
म्हणजे हे घेवुन स्पर्धा परीक्षा देता का?
नाही नाही फायनान्सचा अभ्यास करतो आम्ही.
अच्छा फायनान्सचा का. मग बँक एक्झाम बद्दल पण तुम्ही करू शकता ना.
हा.
हम्म फायनान्स मध्ये कोणता कोर्स आहे तुमचा?
एक एसीसी ए नावाचा कोर्स आहे त्याचा अभ्यास करता.
अच्छा म्हणजे काय आहे ते?
त्याच्यात फॉरेन अकाउंटिंग असतं.
अच्छा म्हणजे अ त्याच्या काय
फायनान्स, टॅक्स.
ओके म त्याच हे कस असत. म्हणजे क्लासेस वगैरे असतात का त्याच्या काही?
हो.
हम्म. किती वर्षाचा कोर्स असतो तो?
दोन तीन वर्षाचा.
अच्छा त्याच एक्झाम कस असतात.
तेरा पेपर द्यायचे असतात. वर्षातून चार वेळा पेपर असतात. चार वेळा तुम्ही कधी पण देऊ शकता चार ही टेम मध्ये.
अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आपलं ज आहे ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करू शकतो. तो बारावी नंतर जाऊ लागतो तो.
बारावी नंतर पण करू शकता आणि ग्रॅज्युएशन नंतर पण असतं. तुमच्यावर असतं ते तुम्हाला कधी करायचं.
हम्म ह आणि त्याचा अजून काय फायदा होतो आपल्याला? म्हणजे तो कोर्से एक्स्ट्रा केल्यानंतर?
तो कोर्स केल्यानंतर चांगला जॉब भेटतो चांगल्या जागी चांगल्या ऑफिसमध्ये. परत तुम्हाला बाहेर जाऊन जॉब करायची पण संधी भेटते. जर तुमची इच्छा असेल तशी तर तुम्हाला ते सुद्धा भेटत. असं.
अच्छा आणि त्या
काय.
त्याच्यासोबत काही स्किल वगैरे पण शिकावं लागतं.
हो जर तुम्हाला आता बाहेरच्या देशात जायचंय तर तुम्हाला तिथली लँग्वेज आली पाहिजे तुम्हाला अजून नवीन काय काय स्किल्स जे सध्या चालतात ते तुम्हाला जमले पाहिजेल.
हम्म हम्म हम्म कोणते कोणते सब्जेक्ट असतात? हॅलो. हॅलो हॅलो हॅलो